रोज तर त्रास देऊन राहिले आता तो. हा, रोजचा त्रास देउ राहीले
लागतात. हम्म
काय माहिती, किती झाले?
पाच मधून दोनच कॉल लागतात, तिसरा लागत नाही.
यावेळेस मी कोणाला सांगितलंच नाही जास्त. बाहेरच्याना जास्त केले या वेळेस.
ते म्हणायचे थांब मी एक तू एक कॉल कर मी एक कॉल करतो.
ते दहा- दहा वाजेपर्यंत काल कॉल चालू होते.
आणि आता तू कोणी
तिला सध्या अंगणवाडीचं काम ये, त्याच्यामुळ ती या कामात आता नाही पडत.
हम्म, काय माहीत आता?
मग आता तो पेमेंट बी पडतो ना मग तिला.
हा.
हमं त्याच्यामुळें मग या कामाचं, आता लोड नाही घ्यायचा असं
ते कुठ पंचायत समितीचं काम, दुसरंच काम आहे
थांब माल फोन आलाय.
आता ईतनी शक्ती हमे दे ना दाता ही प्रार्थना आठवत नाही. ही प्रार्थना सर्व सदस्यांनी परिचय दिला.
बोला आता कॉल चालू आहे, नाही तर कॉल बंद होऊन जातो, माहिती आहे का हा पण.
हा ना, मी तेच, त्याला माहिती वाले असं म्हण लेक गेले तिच्या पाऊस आलाय ना? अ, पाऊस आलाय का? पाऊस
नाही गं
आमच्याकडे आलंय ना भूर-भूर.
आला?
हम्म, म्हणुन म्हनते पाऊस आला का?
येऊद-येऊद त्याचीच तर कमी आहे, बीच्याऱ्याची.
तिथं यावच लागेल ना आता, त्याला किती दिवस झाले महिना लांबला ना?
मग दिवाळी यातच
तेच म्हणल, महिना लांबून गेला ना? धोंडा आला, म्हणून त्यान बी पाऊस लांबून दिला.
हम्म या वेळेस सांगतो म्हणे
धोंडण्यामुळे वर्षश्राद्ध लांबवतात का? धोंड्यामुळे वर्ष
तेच ना मग आला तर काय करायचं हम्
धोंडे्यामुळे वर्ष श्राद्ध लांबवतात का म्हटलं
मग लांबत ना
हां का
हम्म दोंड आहे मुळे सगळंच कार्यक्रम लाभतं आहे
हम् हं
कोणाचं वर्ष श्राध्द आहे
हाय मैत्रिणीच्या वडिलांचं म्हणून म्हटलं
हम्म हम्म लांबक करतेय सगळेच कार्यक्रम भेटले होते
हमं पोरं गेले की घर रिकाम रिकाम वाटतं
हा म मला आज सांगून जाईल ते
का?
मला म्हणे मी योपर्यंत करू नक बरं का आ ते संपून गेलं व मग मला पाहिजे राहिलं पडला हात तेच करायचं
वाजता येई तोपर्यंत मं असच बसून मजबुरी तिला असं आहे कोणी काय सांगलं लगीच करायचं आर म्हती अ पनीर खायले तिन मा म्हती त्या मावशी पनीर केलंय मग आता डबल पनीर करून ठेव पप्पाला म्हणल का आज दूध जास्त घेऊन या म्हटलं हा तेच काम करायच आपल्याला सारखे पनीर बनून भिजत नाही आज दुधाच घेऊन या मग पनीर आणा करायला
हम् बरं तुमचं घरचच दूध राहतं ना
हम्म त्याचमुळे का घरीच करताय
हम तेच मग तुमचं घरचं दूध राहतं ना
गेला सासूबाई मुळे
गेली सासूबाई मगाशी त्या दिवशी दूध न्यायचं त्या दिवशी तसेच दिली
जाऊदे म मी तू असस बोली की आमच्या इथं कही एव्हडं हे नाही
नाही हे चहा दिलं हे कोणी आलं गेलं त्याला पोरांचं काही एकदा घेतल्या परत नाही घेत मा पोरं पण
आ का आजून मका लागतो बाई
नाही आमची तर दोन टाईम कोणीच नाही घेत सकाळी एक टाइम घेतलं की म्हणून झालं.
ह मग दुधबंद झालं ना समज समजा काही गाब राहिली काढायचं बंद झालं बगलं आहेत. त्यांचं होऊन जातं, ही पोर मुद्दाम नाटकी करत्या का.
हम्म आमचे इथं आमचे पोरणचं असं आहे. सकाळी एकदा घेतलं की दिवसभर पण आमच्या, पोरांला डबल काहीच नाही पाहिजे.
नाही म सकाळीच एकदाले. सकाळी एकदा घेते संध्याकाळी, घेतलंतर घेतलं नाही तर नाही.
हम्म.
आच्या आल्यांत परत नाही लागत.
हम्म तुम्ही काय केली आज
आज मी मटकेची उसर केली.
आ्ही ाकतेच की
कटाळा आलाय ओ काय करावं अनं कायं.
रोज उठलं की काय करावं काय, करावं काय करावं.
आपण आसं म्हणतो ना लई कटाळा, आला आता काय कराव, सारखं येऊन जाऊन तेच तेच. मग इडली करायचे ढोसे करायचे, ढोगळा करायचा आपे करायचे. म्हणलं बाप खाईल का एवढं करायचं त त्यांना नाही चालत त्यांना भाजी चपातीच लागते. मला लई कुटाने राहतात ती करायचं म्हटलं, ना त्यांना वेगळं आम्हाला वेगळं. सासू ए सासऱ्यानं ना. मुंबईला गेलो होतो पाय चपाती केली होती.
कंटा आता बा जीू माग, एवढं डबल डबल टेबल टेबल.
डबल डबल त म्ह म स्वयग त्या दिवशी अं हे केलं, होतं ना इडली गली त. इडली केलीली वाढ्याची, शांगा केला होते परत म्हणे. गोडच तर पाक दोन दोन तीन पाज्या लागत मोठ तरी चाल. सकाळच संध्याकाळी आणि संध्याकाळच सकाळी, चालतच नाही.
बई
चपाती खात नाही तर
हम मांग काय फेकून द्याच का.
चुरमा करायची नाही त मग हे करायची कुटके करायची तेव्हा ते खात. पोरसध खादी्य नाही, पोरसध भिट नाही अगं ति ना शिळीचा पती म्हणते.
मी आमच्या इथं खातात सकाळच्या, संध्याकाळी बी पोळ्या खातात.
शिळी चपाती शिळी म्हणते.
हम. फोन आला तिचा ओ टी पी साठी मंगळवारची, मिटिंग ला बुधवार, शुक्रवारची मिटिंग लावा म्हणून.
कसची.
हे ओ टी पी नाही काय टाकायचेतं.
हा हा.
त्याच.
कोण आला.
गटातल्या बाईचा.
गटातल्या बाईचा.
तिचा फोन आला म्हणे ताई म्हणे मीटिंग त्या दिवशी लावाला. हम्म चाल मॅडमने एकदा फोन उचलला की बा इ तर पडतीन आल्या की नाही आल्या काय बाई.
हा. मॅडम मैसेज टाकून राहिले काही ग्रुपवर ना.
फोन बंद येतोय त्याच्यामुळं
झालीत दहा मिनट.
झाले.